आवाजात
हा येेते आवाज
हॅलो, आवाज येतोय.
हॅलो हा येते आवाज बोला काय करताय
बोला काय, काय नाही तू आता कपड्याची इस्तरी करणं चालू हो हो. झालं तुमच झालं
झालं जेवण.
हाव का
इकडे आलो बाहेर फिरायसाठी
कुठे.
पूना आलो फिऱ्यायसाठी पुना.
हो का, अरे वा. हो का आपनला आल. मस्त आहे मग खूप सारे पाहण्याचे ठिकाण आहे तिकडे इकडे काय आहे खूप सारे आहेत तिसात जवळपास खडकवासला डॅम पण आहे हे एक, खूप मोठ धरण आहे. आणखी अ- पेशव्या पेशव्याच्या काळातला शनिवार वाडा आहे. तेच त्याच्याच बाजूला अजून काय लाल महाल आहे
हां.
तुलस तुलसी बागा एक मो खूप मोठं मार्केट आहे, हो हो तुलसीबाग खूप मोठं मार्केट आहे.
हौ कां.
हा आता पुण्यात तर मेट्रो पण चालू झाली मेट्रोत बी बसायचं मग बसून घ्या आलेस तर
बरं पाहल तस
हम्म. तसं अजून माहितीये का, जे शिवाजी महाराजांचे म्हणजे, आपले काय म्हणतात त्याले महात्मा फुलेंनी काढलेली पहिली शाळा बिडे वाड्यात आहे इथं पुण्यातच ते पण आहे हा द दगडूशेठ मंदिर आहे
हा
गणपती. आहे खूप पाहण्यासारखं.
म्हणजे म हा पाहण्यासारखा आहे मस्त
हो. एक दोन दिवसात पाहणं होईल तुमचं.
हा, आणि काय जास्त दिवस नाही इकडे.
नाही का चांगली, सुट्टी काढून यायची ना मगं.
नाही सुट्टीच नाही होती, पण आलो म्हटलं जाऊ येऊ.
हम्म हम्म. हा फिरायला पाहिजे थोडंसं. अ पावसात फिरण्याची मजाच वेगळी आहे
हां. हम
बाकी मंग तब्येत वगैरे.
मस्तय तुमची
माझी पण चांगली आहे.
काय करताय मुलं?
मुलं काय काय नाही एक कम्प्युटर पाहू राहिली, एक पोरगी खेळत असेन बाहेर. पाहुणे आल्यात आमच्या घरी. हा माझा भाऊ, भाऊचे भाची ते आलेत.
तर मग काम चालू होते आतापर्यंत.
हो काय?
हा आम्हाला पण जायचंय फिरायला.
हा.
पण आम्ही पुण्यात नाही फिरणार आम्ही खंडाळा लोणावळा चालोय उद्या.
हो का फर्स्ट टाईम जाताय का?
नाही याच्या आधी पण गेलोय आम्ही.
हा.
पण कसं पूर्ण कव्हर झालं नाही ना, पहा ना.
हा.
हा पहिले पाहिलं काही अर्ध आता अर्ध आत
हा पहिले काय पाहिला होतं मग?
पहिले मी लोणावळ्याच गेलो होतो पण दुसऱ्याच डॅमवर गेलो होता आम्ही. धबधबे होते तिकडे ती हा.
हा.
पण आता कसं आता ते बुशी डॅम, टायगर पॉइंट, अ कारल्या ल कारला भाजी लेण्या ते पाहण्या-पाहायचंय आहे आता.
हा.
हम्म.
कसं आहे माझा भाऊ ना खूप बिझी असतो ना, त्याला टाइमच भेटत नाही इकडे यायला. आता आला असतं म्हंटल. आता भेटला टाईम त्याला ते ही टाईम नाहीये त्याला दोन दिवसात चालला वापस.
आप
त्याच्यामुळे मग या म्हटलं एक दिवसात फिरून येऊ उद्या संडेला सगळ्यांना सुट्टी असते.
हा हा.
माझी बहीण पण असते इथं पुण्यातच. काय? हॅलो. तुमचा आवाज येत नाहीये मला.
आवाज येत नाही का, आता? हॅलो.
हा येतो येतोय आता, आता येतोय बोला.
हा हा बोला.
माझी बहीण पण आहे म्हटलं इथं पुण्यात. हो इथं य ती असते इमाननगरला हम्म.
हा.
आणि मावशीचा मुलगा पण असतो, मग चालला सगळ्या फॅमिली. पूर्ण फिरण्यासाठी
माझी मुलगी खूप त्रास देते आहे. माझी मुलगी इथं माती फेकत आहे खाली.
हो का?
हा कुंडीतली माती आहे ते फेकत आहे खाली
आता लेकर किती वर्षाची आहे तुमची मुलगी?
ती अ दीड वर्षाचीय
हा मग खूप लहान आहे तिला काय समजते
हा
मोठी असली तर सांगता येते एक फटक्या देऊन बी सांगले जाते.
हा नाही मग मी फटके देत
हो का? नाही नाही मारत जाऊ नका लहान आहे ती लेकराला काय समजते?
हा बरोबर आहे पण मग कस आतापासूनच सांगलेलं बरं आहे.
हो आताच जे सवय लावले ते पुढे लागतात
हा धाकात असते मग.
हो ना नाही माझी मुलगी पण खूप ऐकते माझं. नाही का म्हटलं तर ऐकते ते हो बाकी झालं जेऊन वगैरे
हा कसं झाले ऊ ना हा जास्त थंडी ना मौसम आहेता इ चालू आहे पाऊस चालू आहे त
हो का मग पुण्यात कुठत कुठे आलेत तुम्ही? कोणत्या एरियामध्ये आ पुण्यात हा
आ्ही अ ते काय म्हरा शिक्रापूर, शिक्रापूर कुठ आल
हो का?
हा
काय आम्ही पण तिकडेच राहतोय.
हाव काय?
ये ह का
मग येऊ आम्ही भेटयसाठी तुम्हाला जाऊ सोबतच मग.
फिरायला.
नाही आता सोबत नाही आम्ही कसं आमच्या आमच्या गाड्या केल्यात ना
हा हा.
जर जागा अस तर मी खरोखर म्हटलं असतं की चला या
हो.
हो ना या करा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय
हो तस तर स्वतः होईलच ना. जाऊ छान
हा हो ना. अजून बाकी काय म्हणता मग? काही नाही चालू आहे पाऊस थंडी वाजते इकडे सगळी. कपडे वाळत नाही काही नाही पावस पाण्याच्या च्या दिवसात हो ना.
आमचे पण कपडे आहे धोक्याची बाकी आहे.
हा ना दोन दिवसापासून पाऊसच चालू आहे
हा नाही सुकले की वास येते कपड्याचा चुकू
हो ना
हम्म
मुलगी खूप परेशान करते वाटते तुमची
काय म्हटलं?
काय म्हणता मुलगी म्हटला खूपच परेशान करते वाटते.
हा खूप परेशान करते. पूर्ण माती फेकून दिली आहे ती.
होव का?
हा. आता ते काम आहे ते काम वाढलं आता ते काम फिनिश करन पडेल मला. हम्
हो ना आता लेकराच आपल्यालाच कराव लागते.
हा. जर लेकराच्या मनासारखं नाही करू दिलं की मन चिडते.
हा आता लेकरा तसच आहे लेकराच्या मनान पाहिजे लेकराला.
हा. नेत्राच्या मना अस तर मग चांगला काही खरं नाही
हो हो ना. नाही शांत असलं लेकरू तर ऐकते.
नाही हे शांत नाही ना
हो ना नाही मग नाही ऐकणार ती.
हा कि लेकरू शांत नाही.
मोठीे झाल्यावर होईल शां मग आता कसं लहान आहे ना?
हा नाही म्हणा लानल्याकडे काही ऐकतच नसता.
हा नोटीस कुठे ऐकतात? लहानच तू मोबाईलच तर पाहिजे मग लेकरांना मोबाईल फक्त.
हा मोबाईल असला म्हणजे सगळं काही आहे
हो.
काय काम चालू आहे मग बाकी?
बा काही नाही इस्त्री करू आली कपड्यांची इस्त्री करत होती तेवढ्यात फोन आला बा
हा.
हा कपड्यांची इस्त्री चालू होती ती आम्हाला पण फिरायला जायचय ना उद्या.
हां हां.
मग त्यासाठी कसं पूर्वतयारी आज करून ठेवायची. उद्या पहाटे निघालो बर लव कर सकाळी सकाळी निघालेलं.
हां.
हम्म मग लवकर घरी येता येतेय.
हा ते
हम् म आता का सु सुट्ट्या वगैरे काढून आल्यात का इकडे फिरायला
काय का का.
सुट्ट्या काढलात का म्हंटलं फिरण्यासाठी?
हा हा दोन तीन दिवसाच्या आमच्या सुट्ट्याये.
होव का?
हा चाला मंग करा काम.
हो हो. ठीक हे ना करते काम करते.
हा.
हम्म. ठेऊ काय?